बोल कि हो तू
जेवण झालं का?
झालं की झालं माझं पण झालं.
हा आत्ता पाऊस सुरू झालेला बघा आमच्याकडं इथं आत्ता
आत्ता चालू झालाय.
हा आणि हे काका ते आली काय जाऊन कोल्हापूरला?
आले आले आले एक किती वाजता आले माहिती का एक आठ वाज ता आठ वाजता
हा एक मिनिट सुदै एकच मिनिटं हा येतोय का आवाज आवाज येतोय? हा काका ति आली का जाऊन
आली की आठ वाजता आली.
आठ वाजता आली व्हय.
हो जरा इकड दिवसभर पाऊस आहे. पाऊस हो दिवसभर. इथ तर आत्ता एवढ्या जोरात पडतय म्हझ्या बासपासूनच पडतंय. न वाजले बस नाही.
हा.
जवळात चालू आहे पाऊस.
तिकड पाऊस असतोच इथल्यापेक्षा तिकडं जास्त आहे.
होय होय.
आणि हे केलं. अ मी नात्याला आणि सरांना ऍपचा सुरू करून दिले.
हो का '.
ह हा ते बौतेिक ना काय झालं असणार माहितीय का. हम् मम्मीच्या मोबाईल वर ते हे आलाऊ केल नसणार आहे. मायक्रोफोन हा. त्यालाव जाण नसणार आहे बहुतेक त्याच्यामध्ये. क्लिन झालाय त्यावज जात नव्हत ना तिला. हा आणि ते दुसर एक ऑप्शन येतो ना. अलाव दिस वयल युजिंग दिस एॲप.
हा हा.
काहीतरी काही ना तो ऑप्शन तू एक तू भौतिक झाले नाही तिला. आता उद्या सकाळी जाऊन करून येतो तिथं. आणि मला हे आलेत. पाच टस्का आलेत.
आले का पंधरा कं्प्लीट होऊन.
हा पंधरा कंप्लीट होऊन पुढचे आलेत पाच.
हा हा.
वीस वीस आहेत आता त्यातला एक झालाय. प्रवीणला कॉल केला तुझा होईपर्यंत.
होय.
हा आता. हा सतरावा चालू आहे.
हा हा.
हम्म! आणि आ आत्ता झालता काय तुला फोन जा. अ मग उशीचा. मावशीचा. नाही काय हा मग फक् तिला ते तिला करता येत नाय ना कॉल अजून.
नाही तिला नंतर येतं ते अजून हा इन्कमिंग चालू असत पण. ते मेन जे कॉल करायच असत ना ते जरा एक दोन तीन दिवसानी येत किंवा उद्या
बरोबर हा हा ह हाहा फक्त तिला आता इन्कमिंग सुरु झालं तिचं.
हो नं
हा. चा अरे काय केलं जेवाल काय केलंतस.
जेवायला काय दुपारी ते
हा
दुपारी पार्सल आणलेलं ना ते काजू मसाला
हां
आपलं कनसेवरचा कनसेवरचा ना सॉरी ब्लॅक ब्लॅक ब्लॅक खुपल ग्रीनफील्ड
ते नवीन झालय का?
नाय नाय जुनच आहे ग्रीनफील्ड नाव होत आधी आता त्या ब्लॅक पल नाव केलंय तिथून आणलेला ते भरपूर आलेलं ते तस शिल्लक होत.
हां
हम्म
हं किती रुपयाला डिश आहे तिथं
इथं इथं दोनशे ऐंशी ला
दोनशे ऐंशी आणि तिथला कन्सी कन्सेप पूर्ण बाजूला झाला तिथं डाबा दुसरिकडं गेला.
होय होय शेंद्रे शेंद्रातलं ते तुला मंदिर माहित आहे का देवी ' चं हा हा बरोबर बरोबर त्याच्या अलीकडं
मं हा माणसं जातात येवढं लांब
जातात लय गर्दी असते तिथं पण होय होय गर्दी लय असती.
हा म्हणजे इथल्यासारखाच रिस्पॉन्स तिथं पण हाय
हो इथल्यासारखंच गर्दी भरपूर सगळं तिद पार्किंग भरून सर्विस रोड ला लागलेला असतात गाड्या
हा पार्किंग आहे रे तिथं बरोबर बरोबर हा पार्किंग चांगलं आहे तिथं आणि पुणे पुणे साईडला पण केलय ना त्यांनी
नाय नाय पुणे साईडला नाय
पुण्याच्या बाजूला पण केल्याय नं
पुण्याच्या बाजूला नाही इकडच्याच बाजूला अजून एक ते न्यू कन्सी म्हणून झालय ते त्याच्याच भाच च्याच हाय हम्म माणस हॉटेल हाय माहित आहे का
आणि ते भुई कोणतं?
मानस हॉटेल मानस हॉटेल रे येताना नाय का दिसत ते वाडे फाट्याच्या इकडं तिथे शेजारी भुईंज मध्ये काय म्हणलास
भुईंच मध्ये ना ते महालक्ष्मी भुईंच म्हणजे पाचवड फाटा
हो हो पाचवड फाट
पाचवड फाटा आहे ना तिकड हा तीत ते एक महालक्ष्मी होतो माहिित का आत महालक्ष्मी हॉटेल जाधव जा वैभव हा जुन वैभव जाधव म्ह नाही बघ त्याचं होतं ते अरे तिथं पण एकदम छान जेवण असायच त्यांनी पण आता बाहेर आणलंय वाढत हायवेला कुठ तर
महालक्ष्मी ऐकल्यासारखं दिसतय ना
हम् त्यांचे पण दोन आहेत प ते जे मेन आहे ना पहिलं जुन ज एकदम छान असायच आम्ही येताना वगैरे तिकड जायचो जेवायला
हा हा
कारण त्याची क्वालिटी एकदम चांगली होती
होय
एक हा आता तुझे हे संपले का रे हो तुझी हे जे टास्क संपले का
कशाचे
हे कॉलिंगचे
अं नाही माझ्या नाही संपले अजून
मग मग तू टायपिंगच डायरेक्ट आले का ती साहित शिल्क
मी आधी केलं तरी हच्या आधी पण केलेत
हा
हम्म त्यामुळे मला आलेलं टायपिंगच
ओके ओके हा हा माझ्या आता बघ हे स उद्या संपवतो सगळे उद्या उद्या संपतील हा उद्या मी सुतील उद्या मी म्हणतो उरत कसं एक दिवस आहे सगळ्यांना कॉल केलं तरी ती संपतील उद्या
होय
हे पाच जणतच
मामींच्याच्यावर आली का टास्क
अ तिला आलेत कि ते ज आताच मला वाटते पाच संपले असतील
होय
बहुतेक ति जे पाास संपलेत तिला कस जास्त कोणाला कॉल करता येत नाही ना
हा हा
मी सांगितल तिला तुला करायला पण तू काम ण के नाही ना पण म्हट मग मी फोन करून सांगतो म्ह त्याला आधी
हा हा
तिला मग पॉलिसीची माहिती वगैरे सांग ह आता प्रवीणला पण केलता मी
होय काय
उदयनार आहे प्रवीण इकडं
हो मला म्हणले म कशा आलता मला पण त्यांच आलता आलता बोलले माझशी
हां हां काय म्हणते
काय नाही असं विचारत होते काय कसं करायचं असते काय
हां ते मला परत स्क्रीनशॉट पाठवून ठेव की त्याचे रोल
हो
टयपिंगचेप म क्लिअर करतय ना
होय होय पाठवतो की आता फोन झाला ना हा पाठवतो.
हा वाड फटाच होती. तामिळनाडूसारखं मंदिर आहे ते कशाच आहे रे.
वाडेफाट्याचे इथे नटराज मंदिर. बॉम्बे रे स्टॉट वरती वाडेफाट ना बॉम्बे नटराज मंदिर आहे ते.
मला वाटतं मी कधी बघितल होत माहित. सत्त्याण्णव अठ अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली बघितल होतो मी.
हो बारी तििकटच्या पद्धतीत आहे मंदिर.
पूर्ण अ ह्याच्यातलं आहे दक्षिण साईडचा आहे. आलोक ना यांना घेऊन जाऊ आपण दाखवू.
केरला. केरला गव्हर्नमेंट काय माहिती तुचं काय असं लय आधीपासणारे मंदिर.
हो खूप जुन आहे आम्ही शाळेच्या ट्रीप मधून येत होते तिकडं.
हम हा.
आणि नंतर मला वाटते. अठ्ठ्याण्व नव्या्णव साली काय तर मी ते बघितलं परत नाही केेले होते. तर कधी. जाई जाऊ. हेना घेऊन येतो घेऊन येतो एकदा. दाखवूया त्यांना.
हम् आता पावसाळ्यात तय. अ म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात कासला जरा फुलं येतात.
हा हा हा आता काचला कधी येतील फुलं. कासला फुलं कधी कोटलं थंडीचा सीझन आहे.. का पावसाळा.
पावसाळा पुढच्या महिन्यात ह. ऑक्टोब आपलं ऑगस्ट नाहीतर सप्टेंबर.
हा तिकडे आपण दाखवून आणू त्यांना.
हम्म हम्.
एकदम अ कारण तिथे गेल्याशिवाय त कास पटार कळत नाही. हो.
होय.
नुसतं पेपरला फोटो बघतात..
चांगले येतातता फुलं तशी.
अ. होय ऑनलाइन कोर्स आहे का रे!. याचा फोटोग्राफीचा. फोटोग्राफी मोबाईल वर्ण मोबाईल वरून फोटोग्राफी करायचा.
नाही नाही नाही ते त्याज. काय एवढं माहिती.
बघायचंय. डी एस ते कॅमेरा सेटिंग कशी करायचे कसे काढायचे.. ते जरा शिकून घेतो..
युट्यूबला कळते की डायरेक्ट कोर्स कशला करत डायरेक्ट युट्यूबला कराय. युट्यूब लाग आहेत.
तरी पण चालतेरे युट्यूबला हा सेटिंग क. करा क कॅपचर कराय काही बघ तरी चालते.. आम. मुलगा आहे एकदम छान काढतो फोटो आहे. ते आमच्या आमच्या इथंच आहे.
होय का!.
तून असं किरण झाडात न आली ना खाली बरोबर ती चेहऱ्यावर घेऊन असं एकदम छान कॅप्चर करतो. फोटो तो
होय
त्याला हा तस तसच करतो. आता युट्यूबला बघतो. युट्यूब ला बघून करता येईल मला हो काय पाहिजे ते बर का युट्यूबला गाडी पार्किंग कशी करायची
रिव्हर्स कसा टाकायचा गिअर कसं टाकायचं सगळं
होय होय इव्हन गाडीत कुठं काय बिघाड झाला. तर काय करायचं हे सुुद्धा आहे
होय होय
इलवतावरला लगेच विचारलं तरी चालते. चाट जी पी टी किंवा
अर त माझी गाडी काय झालं सर्विसिंगला दिलती आता आणि माग ची ती ब्रेक लाईट लागत. हो ती आणि त्यान काय केलं आता ह्याला कशात ख अस पाडायचा म्हणून हाय की नाही त्यान ती अ मागची ब्रेक लाईट असती की नाही. त्याच प काढलं आणि म्हणला तुमचं ती मागचं ब्रेक लाईटच ही गेलंय आणि तुम्हाला त चेंज कराय लागेल
हां
त्याला म्हणलं किती रुपये तर तो म्हणलं साडेआठशे रुपयाला पार्ट आहे तो फक्त फ्यूज त्याला म्हटलं नको करूस त्याला माहित होते आता बाहेरन करून घेणार बाहेरनं वीस रुपयात काम होतय आणि त्यानं काय केलं मी त्याला म्हटलं नको टाकूस माझं मी बघ त म्हणलं आणि त्यान काय केलं माहित आहे का त्याला त्याला कळालं ह्यो बाहेर न करून घेणार वीस रुपयात म्हणून तू शीट काढायला तिथची त्याच्या खाली एक नॉब असतो तिथं
हां हां
आणि तोच त्यान लॉक करून टाकला आणि त असा लॉक केला की जो काढ